नमस्कार.
नमस्कार साहेब कुठा आहे काय?
तर काय जरा रानातली कामं चालू आहेत.
बरं.
रानातली काम सगळी रानात हे करायचं दिवसभर थांबायचं रानातले सगळे धावपळ चालू आहे. आणि आमच्याकडें बघा रानातली कामं सगळी बैलानच अजून आमच्याकडें आधुनिक काही आलेलं नाही. आणि आधुनिक पद्धतीने हो होय आधुनिक पद्धतीन आम्ही अजून करत नाही. सगळे रानातली काम बैलात न बैलाद वगैरे हे करतच आणि ह्या बैलातून काम असल्यामुळं बैलांची आम्ही मग एक मोठा सण असतोय आमचा मग बैलांचा. बैल पोळा म्हणून आम्ही साजरा करतो.
बरं बर काय असतंय त्याच्यात
ते बैला जे म्हणजे सांगतोय तुम्हाला कसं असतंय आपण म वर्षभर त्या बैलाकडून आपण सगळी रानातली कामं सगळी करून घेतो.
बरं.
आणि त्यामध्ये मग तुमच्या नांगरणी- तुमचा कुळ हिग का . साऱ्या पाडणं भेटणं हे करणं कळवणं वगैरे हे सगळं पेरायचं पेरलं की परत तुमचं ते बैला आमच्या चार आहेत.
चार आहेत मग की
चार बैल हा आमच्यात आमच्या राहण्यासाठी पण आम्ही वापरतो आणि बाहेर पण अस बाहेर जातो. तू दुसऱ्याच्या रानातली पण करायला भाड्यानं जातो आम्ही. बैल सगळं सगळं बैलगाडी हे ते सगळे सगळे अवजार. सगळं सगळं सगळे अवजार आहेत. हे बैलांना करायचे ते सगळ्या अवजार आणि बैलं पण असे आमचे खेलार आहेत का नाही. कि बघता क्षणी माणूस त्याच्या प्रेमात पडेल असे बैल आहेत.
बरं बरं बरं मग त्याला पुराग बिरग जोरात असेल तुमचा?
जोरा जोरात. जोरात जोरात त्याच्याकडून एवढे काम करून घेतोय म्हटल्यानंतर आम्ही तसं खोराक पण त्याला घालतो. ते ना. जसं बैलाकडून काम तस खोराक आणि मग त्या बैलांच आम्ही
हे आता तुमचा धंदा यो, म्हणजे बैलं पाळता ही वढलाजी पहिल्यापासून-
ओढलो, ओढलोपार्जेत. ओढलोपार्जेत आमच्यात हे आहेत. बैला आहेत, वडलोपारजेत सगळ बैल. चांगला व्यवसाय पण आहे आणि हे पण आहे. मग आता कसं होतंय, बैल राहनाले कसं करते खात- पण होतय, सगळंच होतय, कसं आहे- बैलाकडून आम्ही आता वर्षभर काम करून घेतो, म्हटल्यानंतर त्या बैलाचं पण जरा आम्ही जरा- केलं पाहिजे ना आणि ते आमची परंपरा आहे. बैला- म्हणून आम्ही काम करून घेतोय, म्हणजे त्याच केलं पाहिजे म्हणून आमचा बैल पोळा म्हणू- म्हणून एक सण असतोय.
बरं.
त्या सणाला आम्ही काय करतो, बैलासनी ते जे कारण तोपर्यंत कसं झालेलं असतंय- रानातली कामं सगळी झालेली असतात.
बरोबर.
त्यामुळे ते बैलाला काय आम्ही काय करतो, चांगलं मस्त पैकी तीची शिंग वगैरे- रंगवतो, त्याला ते नटवतो आम्ही. त्याला एकदम मस्त पैकी नटवायचे, त्याला पहिले म हा तेच की. झुला घालून-
आणि खांदा परत म ख खांदा मळतेत नव गा?
खांद ते म्हणजे त्या बैलाला मॉलिश करून वगैरे, असं सगळं चकाचक करून स्व्छ- च्छ धुन वगैरे, अस आम्ही त्याच सेलब्रेशन असतय. मग त्यावेळी मग असं काय करतो आम्ही मग.
बैल पोळायचा जो सण आहे तुमचा, त्याच्यावर मग ते बैलांना त्या दिवशी काय वेगळं-
नाय, नाय, हा, वेगळंच म्हण- तेच्यात त्या बैलाच्याकडून आम्ही कष्ट करून घेतल्यामुळे त्या बैलाला विश्रांती आणि त्याला- खाऊ बिऊ नवीन घालायचं, पोळी वगैरे चारायची, पुरणपोळी वैगरे खायला घालायची.
बर.
त्या तिथ सजवायचं, सजवून त्याला- गुलाल बेळ वगैरे, अंगावर टाकून हे करून आम्ही- पूर्ण गावातून त्याची फेरी असती, त्या गावातून फेरी हा मिरवणूक - काढतो आम्ही. मोठे बॅजो, बिंजो लावून हे करून मिरवनूक असते मोठी.
साधारणतः किती लोक तुमच्याकडे म्हणजे अजून बैलांना शेती करत्यात, किती म्हणत- साहित्य बैलांचं आहे.
आमच्या गाव तर जवळजवळ बैलाचच हे, बैलांनाच- शेती करतोय, टॅक्टर्न वगैरे करत नाही, कसं होतंय सांगतोय तुम्हाला- का ते बैलाच हे करतो? टॅक्टर किंवा बाकीच्या जर अवजारीे वापरली, तर रानाची हे होतय. म्हणजे-
शेतीची मशागत होते.
अस होत म्ह मशागत- ट्रॅक्टरन मशागत होते, असे तोडवून जाते ते म्हणजे हे हो बैलाने- केले की, कस मऊ अन राहतय हे, राहतय ते आणि आपल्याला- कमी जागेमध्ये ते बैल कुठेही नेता येतात आणि हे करता येतय इथे. त्यामुळे ते बैलाचे हे करत असते, मग आमच्या ह्या बैल पोळ सणाला हां बैल पोळा सणाला मी हम्म हम्म
आता कसं आहे माहिती आहे का तुमच्याकडे तिथ ते जे हे करताय, बैलाच ते अ तुम्ही खाद्य वगैरे असते ते नेहमीच दररोज कशा पद्धतीचं खाद्य असते त्याला.
त्याला आ बैल खाद्य म्हणजे वैरण वगैरे सगळे गवत वगैरे असतंय हिरवं गवत
बरं.
हिरव गवत वगैरे असतंय आमच्या पेंड पेंड पण असते असते कि पेंड असते. तुमचा गव्हाचा आटा अस, हां गव्हाचा आटा असतोय. हिरवा चारा, सुका चारा, सगळं सगळं सगळं असतंय खायला, खायला त्यांना काही कमी नसते खायाला भरपूर त्या बैलांना असतय असते ते, बैलांच्या खाण्यामध्ये काहीतून हे करत नाही कारण आम्ही तसे कामं पण करून घेतो त्यामध्ये बैलाला खाणं पण तसं पाहिजे. अं मग बैल आमचे बघितले की असे तुम्हीइइइ एक नंबरच ते दिसणाराय, नाही नाही नाही ते आम्ही बैलं नाही हे करत. तसं नाही, आहे, बरं ते हां मग आमच्या सणाबद्दल आम्ही सांग ते हे कराय की ऐकाय की सणाच हे सांगतोय ना? मग त्या बैलांनाच सजवायचं, त्यांना जे खाऊ पिऊ घालायचं, त्यांच्या पायामध्ये त्याला दृष्ट लागू नये म्हणून असे काळे गोंडे लावायचे हे करायचं आणि त्या बैलांना गुलाल वगैरे टाकून, हे करून आम्ही सगळीकडे फिरवतो. आणि त्या दिवशी आम्ही त्या बैलांना कुठलंही काम हे करत नाही, म्हणजे त्यांच्या मं मानेवरती झू कधी टाकत नाही, म्हणजे वजन काय टाकत नाही. त्यांना एकदम हे केलं जातं आणि त्यांना ना वेळ असं नाही की त्या बैलांचं हे करायला ज्यांच्या घरात बैल नसेल त्यांच्या घरात सुद्धा त्या बैलांच्या ह्याच्या्यासाठी पुरणपोळी वगैरे अशी केली जाते. म्हणजे असं नाही की त्यात तर असं नाही की ज्याचा बैलच आहे त्या बैलाचच फक्त, घरच्या लोकांनी त्याच केलं पाहिजे असं नाही.
तिकडं केलं जात.
गावात हां गावात सगळीकड सगळीकड सगळीकड गावात म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रात. मातीची हां म्हणजे ज्याच्या घरात नाही तेंव्हा तो मातीच हे करतो बैल आणि ते पुज तात ते पुजून त्यांना ते अंअंअं त्यांच्या शिंगामध्ये ते असं ते पिठाचं गोल करून ते घालून त्याला फुलं बिलं अशी हे करून सजवून, अगरबत्ती लावून हे करून नैवेद्य येतो पोळ्यांचा नैवेद्य देऊन, मोठे मोठे मो त्यांची मिरवणूक म्हणजे असं की अंअं हां कार्यक्रम वगैरे नाही हं कार्यक्रम काय ते घेणार का असे मोठी मिरवणूक करत करत माणसं मग येतात पुजतात मग त्या बैलांना ते पुरणपोळी खायला देतात कोण काय काय अस अस जो एकदम हे असत, आणि आमच्या सगळ्या गावात न ती सगळी मिरवणूक असते वाजत गाजत आणि सगळे लोक त्यामध्ये सहभाग घेतात. आणि ते त पूर्ण गाव सहभाग असतोय गावात सहभाग असतोय त्याला आणि त्या आआआ त्यला
अंअं माग ते त्या बैलाच्या ह्याच्यात ते काहीतरी गोंडे वगैरे शेप
मग तेच की तेच की सजवुण आलं म्हणजे ते सगळं आलंच ना ते गोंडे म्हणजे सजवणं बिजवणं आलं म्हणजे ते सगळंच आलं ना बैलाला सजवूनच आम्ही हे करतोय ना कारण अ अ वर्षभर त्याच्याकडून काम करायची आन मग त्याला त्याच काहीतरी हे केलं पाहिजे ना त्याला ते आणि मग ते सजून मिरवणूक वगैरे असं हे करून
आणि काय, काय असते त्या सणाच्या निमित्ताने तिकडे?
ह अ शक्यतो कसं होतंय ज्याच्या घरात बैल आहेत त्याला ते काही दिवसभर त्याला ते म्हणजे नजरे समोर ठेवून असे सजवून हे केलेलं असतय पुरण पोळी वगैरे त्याला खायला घालून हा हा बघायला काही काय लोक लोक बघायला देतात. बर पूजायला त्या बैलाला पुजायलाच भरपूर जण येतात.
बरोबर.
मातीच्या बैल पुजण्यापेक्षा खरोखर बैलाला ते पुजायला वगैरे येतात. पण आमची बैलअसे आहेत. की कोणाला येऊन देतात. म्हणजे असं कधी मारत नाहीत. किंवा हे करत नाहीत शिंग सुद्धा असं हे करत नाहीत. एवढी प्रेमळ बैलं ते आहेत आमच्या इथे माणसाळु आहेत माणसाळु एखादा बारका कुठे गेल तरी सुद्धा त्याला कधी हे करणार नाही.
बरोबर.
हम्म आणि कामाला तुम्ही किती काही लावा अजिबात तुमची बैल हे करनार नाही तर. तरी एक, दोन, दोन वर्षाची आहेत की बैल ते.
चांगलं आहे, चांगलं आहे.
चागलय बैल घ्यायचे आणि अ ह. त्या दिवशी हे असल्यामुळे आम्ही काही बैलग बैलगाडी वगैरे काही जोपतच नाही त्यांना. मस्त फिरुव फिरूवण सगळ्या याच्यातुन आणून त्या करत. नाही, नाही विकतच आम्ही विकतच घेतलेली होती बैल ते. हम्म, जोड्या विकतच घेतल्या होत्या त्या.
बर.
विकत घेऊन लहान बारकी, बारकीच पाडस घेतली होती आणि मग त्याची मुठठी आम्ही तयार करून मग ते सगळं तर हे केलं आहे.
बर, बर, बर.
होते. असा आमच्याकडे सण असतो आणि आमच्याकडेच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा असतोय. आणि हा सण कर्नाटकमध्ये सुद्धा साजरा करतात बरं काय. आपल्या महाराष्ट्रात जर मोठा करतातच मोठास हे असतोस तो सगळ्या घरोघरी असतोय पण तो कर्नाटकमध्ये सुद्धा असतोय ह्याच्यासाठी बैलांचं हे करायचं असत. मग त्यावेळेत काय, काय बैलांच्या ऍक्टिव्हटीज ठेवतात.
हां.
म्हणजे ते गावातन सुंदर म्हणजे कोणाचा बैल चांगला कोणाचा बैल हे नंबर काढले जातात. फिरवले जातात हे केलं जात
देखना बैल म्हणजे
देखना बैल वगैरे असं हा. हा आता आमच्या कसं खेडेगावात आता आमचे चार आहेत, बाकी ज्यांचे आणखी. नाही ते सगळेजण त्या दिसानाला बैल वगैरे घेऊन घेतले हा गावात तसे बघितले, तर तुम्ही जवळजवळ वीस पंचवीस बैल आहेत.
चांगली जोड्या. देखणी बैल
देखणं बैल सगळे आणि त्यांच्यामध्ये, स्पर्धा हे करून कोणी सजवला चांगला. काय सजवलं वगैरे ह्याच्यात सुद्धा तेच, केलं जात देखना कुणाचा बैल वगैरे अस हे केलं जातय, ते म्हणजे बैलांची एक प्रकार ते त्या दिवशी हेच असते. कोंपळे म्हणजे. चांगला बैल कोणाचा काय कोणाचा वगैरे असं तेच, केलेलं असत तेे ह स्पर्धा वगैरे ठेवलेल्या असतात ते असतात. अशा प्रकारचा आमच्याकडे, सण हा उत्साह न साजरा केला जतो.
चालते चालते चालते तुम्हाला, त्या बैल पोळायच्या शुभेच्छा
ओके ओ थँक्यू